हॅलो
हा येत ना आवाज
हा हो येतोय माझं येतोय काय
हो येतो येतोय
हां
मग कसा गेला दिवस आज
हा मस्त गेला आज काही जास्त टेस्टिंग नव्हती
अच्छा
हा काय करता
काय नाही निवांत आता तेच दिदी सोबत सगळ्यांचा कॉल चालू होता काकू वगैरे
हा हां हा हां हां हां
सगळ्या त्याच्या मावश्या हो
हां हा हो बरोबर मग झालं नाश्ता
नाश्ता नाही आता संध्याकाळी जेवायचं डायरेक्ट नाश्ता केला की परत रात्री भूक लागत नाही ग
हा बरोबर तेच मी जेवले बिरयाणी होती ना
वा
हा झालं हे सॉरी काय करता मग आता पप्पाला सांग जा
आता काय नाही संध्याकाळच जेवणाची तयारीच करायची आहे
हां हां हां हा तेच
तिथेच बस
मग बाकी काय बोलता तुमचा डु्गू वगैरे काय बोलतोय
डुगू डुगूची मस्ती वाढली आता
वाले ना हा
आता सगळ्यांना एकत्र बघून नुसता धिंगाणा चालू होत होता
हा बरोबर ते नाही तिकडे जातो ना म्हणजे तिकडे राहतो तो मुंबईला कुठे
हो व
कोल्हापूर ना मुंबईला हां हां हां हां. हां. बरोबर हां.
नाही आम्ही सगळे लांब पडतोय त्यामुळच - त्याला कुणाला बघू, कुणाला नको? असं झालंय.
तेच बरोबर. हां. मग बाकी काय चाललय? कॉलेज वगैरे?
कॉलेजचच अजून ऍडमिशन बघतेय मी. सी ई टी दयाव-
हा. हां. हां. हां. बरोबर. बरं झालं माझ. मी सुट- -ले. मी सुटले बी एस सी झाली तर. आता जॉबला पण लागले. मग आज काही नव्हतं एवढं काम- रोज असायच तेवढ नव्हत. आज. आज मी खूप टेस्टिंग केल्या.
वा! नवीन काहीतरी शिकली असशील अजून.
हो. नवीन काहीतरी. म्हणजे तिथं काही असं नवीन वगैरे येत नाही. तेच ते सॅमपल येतात. आणि दुसरीकडे म्हणजे तीन लॅब आहेत. मग तिथ- ते सगळीकडे शिकायला भेटतं असं. मलरची आहे अजून- ते कलर कलरची आहे आणि- इकडं आम्ही, मी आहे तिथं प्रोसेस म्हणजे सर्व सॅम्पल येतात ना? ते आमच्या इथे येतात. आधी. हा टेस्टिंगला. हा. हा. हो. हा तेच तर ना. मला तर सहा दिवस झाले आणि मी एवढ्या टेस्टिंग समजा शिकलो. म्हणजे ना? माझं ना असं वेट वगैरे लवकर लक्षात नाही राहत.
हा.
तेच तर. हा.
मग आषाढी वारीचं काय तुमच्याकडे?
कधी आज होती काय?
नाही शनिवारी ये. पण असं दिंडी वगैरे चालू असत ना. अ.
हो. हो. बरोबर. नाय. ते जातात आमच्याकडून असते रोहात वगैरे असं हां.
अच्छा. तेच आता निघाले असतील ना खूपला आधीच.
हो हो. बरोबर निघाले असतील.
हो. कारण आमच्या इथून पण गेल्यायत आता खूप.
हा ना? हा. आमच्या इथून पण जातील उद्या वगर उद्या परवा वगैरे.
पण पोहोचतील का दोन तीन दिवसात मग?
माहिती नाय. हो. नाही ओ. नाही तर आज गेल्या असतील. मी काय आता दिवसभर तिकडेच असते ना कंपनीत.
हो. मग तुमच्या शाळेतून वगैरे अशी आधी काढत नव्हते का लहानपणी?
हो काढायचे ना. आम्ही जायचो मज्जा करायला. हो. मग काय? तेव्हा मज्जाच यायची जाम.
आता ते बघितलं की वाटतय कि, लहानचपण बरं होतं.
हो. तेच तर. मग बाकी काय बोलता? जेवणाला? जेवण, सॉरी जेवणाला काय केलं आज?
आज भेंडी आणि शेपूची भाजी चपाती.
हा हा ह.
आता पावसामुळं पालेभाज्या येतात ना, भरपूर.
हां बरोबर. हा म आ, मग तुम्ही, हा-हा. मग तुम्ही नॉनव्हेज खाताना?
खातो की पण जास्त नाही, असं कधी तरच.
आमच्या इकडे आज हां आमच्या इकडे आज नॉनव्हेज, मग ताई पण नाही खात ना?
हा ती खात नाही, पण बनवती.
बनवते, नवऱ्यासाठी हीं ह.
हो आणि मग तिने आज अंडा केला होता, अंड्याची हे केली होती. नवीन ट्राय केली रेसिपी तिने, तेचं सांगत होती सकाळी.
हा काय केलं होत आज?
ते अंडे बारीक करून एकदम बारीक काप करायचे आणि आपण ग्रेव्हि करतो ना? तशीच ग्रेव्हि करून, मग त्याच्यात ते फक्त अंडे जास्त आमटी सारखं ठेवली नव्हती.
हा हा बरोबर.
म तस केली होती म्हणे, छान लागल.
यू-यूट्यूबला बघून केला.
हा-हा सगळं यु ट्यूब बाबा की जय! रेसिपी तिथं बघायची आणि करायची.
हा मी पण, आत मला काय करायचं असल म्हणजे असं मी इंन्स्टाग्रामला वगैरे अशी रेसिपी वगैरे आली ना? की बघते आणि मग तेच करते, मला ते खायला वाटतं मग.
ते बघून क्राय क्रेविंग होती ना खायची?
हां.
मी पण तिथूनच सँडविच वगैरे करते, इन्स्टावररतीच बघितलेले दोन--तीन होते तसे ट्राय करून बघित तले छान लागतात.
हो मस्त लागतात.
मी आता परवा हेच कॉर्नच सँडविच केलं होत, चीज म्यावनीज आणि चे पिझ्झा सॉस
ए पाळणा पाळ पाया नकु पडू, इकडे ये
मी परवा चीज आणि को कॉर्न टाकून, ब्रेडचं सँडविच केलं होत ग.
हो-हो बरयं.
मग अजून काय?
ती, नाय ती काकींची
तुझा आवाज गेला ग. हॅलो? तूझा आवाजच गेला मधुन, हा.
याला मध्येच वायफायच, हे गेला.
मग काय तर, तू वायफाय मध्येच बस.
हां मी वायफायमध्येच हाय टेन्शन नको घेऊ.
मागून यायलाय पण आवाज मला.
ती बेबी ये ना काकींची
हा
ती मला नुसती खेचते परत माझ्या पा हा खाली बसते पाय आहेत ना तर त्याच्यावर डोका ठेवते म्हणजे पाया पडते हो ती अस हा ही बघा नुसती करते ऊहु ऊहु
लहान मुलांच वेगळाच असत चालू सगळं
हो तेच तर म तुम्ही जॉबला कधी लागणार?
मी आता पहिलं ऍडमिशन टाकणार या वर्षीे म्हणजे डी सेंबर पर्यंत ऍडमिन चाल होत तते पुढचे म ते त्यामुळे सीईटीचा आहे ऑगस्ट मध्ये आता पेपर.
हो हो बरोबर म्हणजे हां हां हां हां हां तुम्हाला आवडतं की नाय नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला.
भरपूर मी मला स्वतः म्हणजे मी असं ट्राय करत असते रोज कायतरी बघ ते आणि टाय करत असते मी कधी असं खऊ वाटले की
हा मी घरी असायचे तेव्हा करायचे माझी मम्मी ओरडायची मला तरी पण मी करायचे
कायतरी असं नवीन ट्राय पण करू वाट ते बोर होतय त्यापेक्षा केलेलं बरं कायतरी
हो तेच तर आणि ओरडते पण ह आणि चांगलं झालं ना की खाते पण
आमच्याकड पण तसच होत आधी मम्मी खूप ओरडायची म्हणजे माझी मधली बहिण काय करायची आधी कुठ एवढं मोबाईलवरती आपण कुठं बघत होतो ती तिच्या तिच्या डोक्यानी कायतरी आठवून करायची किंवा कोण तिला मैत्रणी शाळेत सांगितला ना अस रेसिपी करून बघ लई छान लागती. यायची आणि डायरेक्ट करायलाच लागायची स्वतःच स्वतः आणि एकटीचं बसून कोपऱ्यात खाणार कुणाला देणार नाही.
आ या यां मस्त
कोणालाच देणार नाही स्वतः एकटीच बसून खाणार आणि संपल्यावर सांगणार छान झालत.
म तुम्हाला ठेवायची बघत ना
हा नुसत बघा मी देणार नाही तुम्हाला साधी मॅगी जरी केली तरी पण ती एकटीच बसून खायची म्हय म्हणायची नाही. तुम्हाला देऊ का तुम्हाला आणू का नाही एकटीच आणणार एकटीच खाणार आणि एकटी बसणार कोपऱ्यात
हा ना हं हं हं तशी माझी हो तशी माझी ती काकांची पोरगी एकटीच खात ते आम्हाला नाय देत. ती बोलते आता संपला. लेट आलीस मी उष्टवलंय असं बोलते.
बापरे! आमच्यात त असं नसत डायरेक्ट तोंडावर तुला देणार नाही तुझ तू करून खा माझे कडे बघू पण नको मी देणारच नाही तू किती पण बघ
बरं हाय मग तुमच्या इथं
आणि आधीपासून तिच तिच सेपरेटच असतं सगळ्या गोष्टी म्हणजे जेवायला पण तिने वेगळं एकटीच बसणार तिला असं सगळे मिळून बसू वगैरे असं काही वाटत नव्हतं.
हा काय हा नाही मला एकीने सांगितलेलं की म्हणजे मी तिला विचारला ना तुमचे तर पालीव प्राणी वगैरे आहे काय तर बोलते नाही आमच्यात तर पोप ए काकी काय करतेय.
ह
ही बेबी आहे ती बारकी
हम्म
ती लई आघाव आहे.
चालेल मग चल बोलूत नंतर
हो हो हो चालेल.
हा
हा हा झाल‌ ना